हॅलो
फोन केला होतास तू?
होय केलेलं की तुम्हाला मेसेज केलेला मी संध्याकाळी. कॉल करते म्हणून.
हो मग अशी मी हे केल्यावर म्हणजे लागला नाही ग कॉल. अचानक कट झाला. च् चहा पिलीस काय?
तुमचा
ममे आली
नाही अजून यायचीये.
स्वयंपाक काय तु करतेस काय? झाली स्वयंपाकच स्वयंपाकची तयार झाली? स्वयंपाकाची तयारी झाली का नाही मग?
नाही आता भाकरी करणारच आहे तोपर्यंत तुमच्याच कॉल आला.
हा तेच बघत होतो. कोणा आल्या येऊन गेला ना मग ते रिसीव झाला नाही मगाशी म्हणजे
हां
होतात कॉल वर
हा हा
तमट कढ
आवाज ये ना तुमचा कट वालाय.
एका ऍपच सेवात व हॅलो ऍपचच काय तर प्रॉब्लेम असेल र्रेंज कमी जास्त होते ना पावसाचं वातावरण असल्यामुळ
हूं
पाऊस पडालय की,
होय पाऊस पडालाय जिओचालाग जरां रेंज तुटत्यास नाही मग पावस असला की कमी कमी जास्त तुझ कुठलं कार्ड हाय म
माझं पण जिओचच आहे एरटेल होत मी त्याच जिओ कन्वर्ट करून घेतलय.
अ जिओला कस नेटला हयाल बरं पडतय ग आणि चार्जेस पण बाकीच्या पेक्षा कमी येत.
होय कमी आहेत पण फायव जी ला रेंज हाय की,
होय फ फायवजीला आहे सोड खर नाही पण एकेवेळ फायवजीला पण येत नाय पायवजीला पण कमी जास्त होत्या.
हो हं
मला पण आत्ताच असं व्हायलय.
नाही आता हे क्स असतंय जेवशाला ते आबाळ पावस वातावरण झालं की नई रेंज तुटत्या जरा.
हम्म वार सुटतंय ना म्हणून
हा तर आरं कुठ आहे सोड पाऊस पाच मिनिट आला आणि लगेच गेला वाळ कडकडडीत झालय आता सगळ.
आमच्या हित हाय अजून वल्ल तुमच्या इथ जास्त टाईम पडला नाही का? नाही तरी अर्धा तास होता की पाऊस.
होय अर्तास होता आता हीत र रस्ते नवीन केल्यात ना सगळे अजून खडीच हाय त्याज्यावर त्यामुळ विरून आणि आमच्यात पण आत गॅलरीत त कोबा हे टाकलेला हाय सि सिमेंटच अ ब सिमेंट तर आता हे केलय ना ग त्यामुळ ते पण वाळल लगेच.
नाही आमच्या इथ थोडंस झाड ते लावलेत ना म्हणून बोल
हा हा त्या नं फोटवर बलालय की
जॉब
अ नाही माझ कस काम कसं येईल तस असतंय ना आम्ही म्हणजे केसेस तेनं असतात माझ्याकडं
म्हणजे असं एरिया वाईज असत का तुमच्याकड म्हणजे या एरियात तुम्ही बघणार वगैरे अस हा हा मग तुम्ही कस जॉईन झाला तिथं म्हणजे
तस कामाच्या हिशेबातनाच की काम चांगलं होतं त्यामुळ आता दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्षण काम करते मी भारतीय दलित महासंघात
ह म्हणजे अस जागा निघलेल्या त्याच्यात असं तुम्ही जॉईन झाला
नाही नाही हे पर्सनली खजगी आहे ना संघटना. सगळं तर खाजगी आहेतेत्या अ चळवळ दुलण
हा हा गव्हर्मेंटच पण आहेत ना तस म्हणजे त्यांनी असं जागा काळा सा असं लोकांना घेतात म्हणजे पंधरा ऑगस्ट अस वैरे अस अस ना म्हणजे आमच्या इथं आता इथं शहापूर पोलीस स्टेशनचे इथं जेव्हा झेंडा झा ते्हा म्हणे ज्या ले एक एक पद देऊन टाकतात म्हणजे या एरियात तुम्ही असं बघायचं काय झालं तर
कला दक्षता कमिटीचं
सात
ते पण आहे की मला ते पण आहे मार्फत जिथे शिवाजीनगरच्या एरियात आहे
हा हा शिवाजीनगर पुर हा तिकडं
हो दक्षता करून पठाय की मी
हा हा
ते पण करतोय म्हणजे कसं महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार होणार होत नाही त्याधर मग तस अ लोकं घाबरून पोलिसांना जाय बघत नाहीत मग पोललीस टॉर्चर करतात काय पण प्रश्न विचारते आहात आमच्याकडे केस येतात ना आम्ही जाऊन मग त्या लोकांना समोर बसून सगळ काम करून घेतोय त्यांना न्याय मिळवून देतो
हा हा नाही तर शापूरचे पोलीस पण जरा लेडीज पोलीस आच करतात म्हणजे मी पण परवा गेलेले म्हणजे ण म्हण प स प आता साबरच ह आहे ना सायबरचं डिपार्टमेंट होतं तिथं म्हणजे आत्ता शाहापूरचं पोलीस स्टेशन तिकडे झालंय नवीन पहिला इकड जुनं होत ना तेव्हा हा मग इथनं आम्हाला जवळ पडत होतं हे खंजिरी आमच्या इथनं जवळच आहे
हा
अ मग तिथं आमच्या मम्मीच्या ऑनलाईन फ्रॉड झालेल्या मम्मी सोबत तेव्हा केस करायला तिथं गेलेले मग मला माहिती होतं की तिथं डिपार्टमेंट ह आहे म्हणून म नन तिक आम्ही तिक गेलो म्हणजे म मी आतामी करणार आहे तिथं डिपार्टमेंटच्या लोकांना माहिती असते ना त्यांनी कस काय काय केलं ते इन्फॉर्मेशन घ्यायसाठी गेलेल होत तिथ लेडीज पोलीस होत त्या त्या असं उलटच बोलत होत असं वाटाल तर का गेलो तिथं
लई मस्ती करतात तिथे लई मस्तीने बोलतात त्यांना कनी जागेवर जाव लागते
अ त्या उलटच बोलला जात त्या मम्मी पण बोलत नाही मी पण बोलत नाही गवालो
नाही अ मग अशीच काम आमच्याकडे येतात गरजीनी कस त्यात बाकीच्या लोकांना रिस्पेक्ट देत नाही ती लोकं मग आमच्या सामाजिक कार्यकर्ते गेले तरी का करू शकत नाही का घेऊ शकत नाही हे विचारता येते आम्हाला आम्ही इथं जर नाही आम् एस पी डायरेक्ट आम्ही अर्ज करतो ना माझ्याकडे तर आली असतीस तू घेऊन तर त विषय पूर्ण घे झाला असता
कुठ भांड्यात बसायचं दुसरेकडनं पण माहिती मिळते म्हणून मग सोडून दिल त्यािला
ह काय फड झालत
म म्हणजे केससाठीठी गेल नव्हतं मी मला ते फ्रॉडचं काय गेलं सोडा ते बिहारचं माणूस होता मी पण त्याला ट्रॅक केला ऑनलाईन
ते बिहारचा माणूस होता त्यांना लगेच कार्ड बंद करून दुसरं कार्ड हे करून हे केला मात आता कसं बकडणार त्याला
हो आता इकडेच सगळे बिहारी आहेत आपल्या महाराष्ट्रातच आहेत सगळे बिहारीे कामासाठी आलेले
होय पण नाही त्याचं लोकेशन तिकडचं दाखवत होतं बिहारच तो
पैशाच पै पैशाच होतं का विषय
हा पैशाचच होतं पण आता ते मॅडम ओरडल्या ना तेव्हा मी पैशासाठी गेले नव्हते म्हणजे मला इन्फॉर्मेशन पाहिजे हो तिथं डिपार्टमेंट ह आहे सायबर सिक्युरिटीचं मग मी मॅडमांना बोलले कि इथं डिपार्टमेंट आहे लोकांना कोण पण असले तर चालते मला माहिती पाहिजे भेटायचंय म्हण तर नाही बोलला का कशासाठी हे तर काय नाही त्या डिपार्टमेंट कोल्हापूरला जायचं असं बोला म्हटलं इथ जु पोलीस स्टेशन होत तकडं तेव्हा मी आलेलं तिथं ते मॅडम होते मी त्यांच्यासोबत बोललेलं म्हणून नाहीथं कोण सांगितलं तर मला इथं काय नाहीये कोल्हापूरला जायचं सरळ असं बोलाल त्या बरं मुलं मग
लय हारण भेटलं बायला त्यांना काणी व्यवस्थित विचार लागते आमच्याच लोक ज त्यांना अभि सलामत
ऐका तर अ तस बोलल्यावर जाऊ दे बोललो नाही तर राहू दे तुम्हाला काय माहिती असलं तर झालंय आणि मी आता पुुढं हे करायचंय मला त्याच्यासाठी काय माहित नाही मला तू कशी होणार म्हणून असं बोलला मला मग काय बोललो नाही मी ग बसलो म ते भरतीत न होत अ नाही त्यांचं मत काय ते म्हणजे भरतीतन होतय ना
हा
भरती असते की पोलिसांची त्यातनं होतंय त्यातनं सगळे असतात आमचेच लोक असतात बार क घेत नाही मग मी कु मला घ्याणून सग मला माहिती पाहिजे ना
ह
आणि सायबर सिक्युरिटीवाल्यांना असं घेतच नाही भरतीतन कोुणाचं सिलेक्शन होत नाही ते सगळं माहि मला म्हणून विचारयला गेले होती ते बोलायला लागले की भरतीत नव्हते सिलेक्शन
नाही पुलीस स्टेशन म पुलीस स्टेशन म भरतीतच होतय ना सगळ्यांच सायबरमध्ये
नाही सायबर म कस असतय भरतीत होत नाही म्हणजे अस्या कं बाकीच्या बाहेरच्या म्हणजे आमच्या आयटी कंपन्या तिथनं लोकांना हायर करतात त्यांनी पोिस स्टेशन मध्ये घेतात म्हणजे असं कशाच पॅकेज देऊन का नि पोलीस स्टेशनमध्ये भर घात ते जे वरचे मेन तुम पोलीसच्या डिपार्टमेंटचे हेड असतात ना त्यांनी भरती करून घेतात तेडायरेक्टर डपार्टेंट मध्ये भर तिथनं होत नाही त्यांचं सिलेक्शन जे सायबरवाले असतात त्यांचं
मग कायत प्लिकेशन वगैरे द्याय लागत असणारी त्यांना
अ नाही ते पोलीस स्टेशनवाले पोलीसचे जे हेड आहेत ना ते डायरेक्ट कंनीतात मग त्यांनी चांगले चांगले स्टुडंट्स घेतात इकड भरतीमध्ये
हा हा ह
असं अस ते मग मला हे माहिती होतं फक्त त्यांनी काय काय स्टडी केलं काय म्हणजे कसं कस काय काय फेस केलं हे अस विचारल्याशिवाय माहिती होत नाही ना
हा हा ते ते त्याने ठरावच ठरायुक्त आहे ते चांगल्या त्यांना जर विचारलं अस कळलं अस आपल्याला ज
हा तिथं ते सर एक होते त्यांना विशार होते पण ते मॅडम मध्ये पडली काय तुमच म्हणून मग ते सर गेली
तिला ना आल्याय काय बाय ठरााव ति चौ मॅडम आहे मस्ती गरव म
हो
त्यांना त्या म्हणतात की म्हणजे ते आपल्या जागी कोणच दुसरं नाही असं वाटतय लयनायलागच
काम आहेय ती जे कोण काय केलं असलं तर त्यांना बोला ना आम् तर जस्ट विचारायला आलो माहित नाही तर सरळ सांगा माहित म्हणगात असम काय तर केल्यासार बल्यावर परत जात का तिथं कोण केस घेऊन तर जातील काय
ुारेळा चाल ते तुझ्याकडनं कॉल करणारस का तू
हा हा करतो थांबा हा
हम